हॅलो हो येतो आवाज.
हो येतोय आवाज.
बोला.
अ आपण आता चालू करूया मी आता इन जनरल. ते म्हणजे जे आपलं रोजचं जीवनात घडतात गोष्टी त्याच. बोलूया आपण ठीक आहे. हा सगळ्यात आधी तर म्हणजे मला बोलायला आवडेल. की मोबाईलचा वापर म्हणजे आता मला सुद्धा एक. लहान मुलगी आहेत अडीच वर्षाची तर. असं सध्या तिची कंडिशन अशी आहे मोबाईलमुळे. कि मोबाईल बघितल्याशिवाय ती जेवतच नाही जेवणच.
हम् ही चुकीची सवय नाही का.
चूक हो हो अगदी म्हणजे किती असं झालं ना आणि आप. आपल्याला काय होत आपल्या आईंना कि. जाऊ दे ते पण जेवणापुरतं का होईना बघते ना बघू दे पण निदान त्याच्यामुळे. तिच पोट! ! पोट तरी भरेल किंवा! ती खाईल तरी आपल्या मनाचं समाधान!
पण अ! म्हणजे मी सांगू का?
हां बोला ना!
तुी सांगताय माझी मुलगी, अडीच वर्षाची माझी मुलगी तीन वर्षाची आहे तर कसं आहे. तो त्यांचा नाही प्रॉब्लेम, तो आपला प्रॉब्लेम आहे. आपण त्यांना तशी सवय लावली असेल बरोबर ना?
बरोबर! !
हो! नाही? काय करायचं एक दिवस खाणार नाही, दोन दिवस खाणार नाही, तीन दिवस खाणार नाही. चौथ्या दिवशी स्वतःहून! मागेल बरोबर आहे! कीनाही? मग थोडंसं आपन मण तेवढं धीट राहिलं पाहिजे! !
नाही मला खरंच म्हणजे तुमच्याकडे काही टिप्स असतील ना? या संदर्भात तर नक्की द्या कारण की? म्हणजे मी माझा स्वतःचा अनुभव शेअर करते आधी काय व्हायच आधी ती खूप म्हणजे लवकर ते चालायला वगैरे लागले आठव्या महिन्यापासून वगैरे तर मग ती असे आपण पायावर घेऊन ते पेज फॉर्म मध्ये वगैरे नाही का त्यांना देत लहान मुलांना तस ते तेव्हापासून ति नंतर मग बंद केलं तिला बसून, खायला आवडायला लागल. मग ती तेव्हापासून बसून बसून खायला लागले, वगैरे आणि नंतर काय व्हायला लागल. जसं मग ती सॉलिड सोडून दिलं मग तिला म्हणजे, लिक्विड सोडून दिल. मग ती पूर्णपणे सॉलडकडे अशी टर्न झाली की बाबा आता आपण जे खातोय ना भात वगैरे असं मग तिला लागायचं सुका भात हे, ते वगैरे मग त्या सगळ्या गोष्टी पण त्या हळूहळू! ! त का आलं मग मग खात नाही! खात नाहीय नको! नको असं तोंड फिरवायची तोंडच उघडायची नाही तोंडात घातलं की! फेकून द्यायची थुकायची अशा सगळ्या गोष्टी घडायच्या! ! मग काय व्हायचं की बाबा जाऊ दे! एक तर सोबत कोण नाही घरात सांगायला किंवा करायला ह! काही सांगायला की? किंवा तिची चिडचिड सगळं सहन आपणच! करायची आपल्याला एवढी चिडचिड व्हायची मग तो मोबाल देण्यात आला, मोबाल दिल्यापून मग खायला लागली मग त सवय व्हाला लागली! तिला सुधा का जेवताना मोबाईल आता! मो कुठे मोबाईल कुठे! आहे इथ ठेव! इथे इतकी सवय झाली जेवताना तिला फोन ला तोच लागतो बाकी इतर वेळेस नाही? पण जेव तिला दोन टाईम सकाळचं म्हणा, दुपारचं म्हणा, रात्रीचं म्हणा ती जेवताना मोबाईल! बल तो काय पंधरा मिनिटं वीस, मिनिटं पण ती! बघणारच असं य तेे
नाही काचा कसा प्रॉब्लेम माझी मुलगी तीन, वर्षाची झाली आता अकरा जुलैला ती प त ती म्हणजे तिच्याच व्हायची! बरोबर आहे. की नाही तर तुमच्या अस शेजारी मुली नाही का?
नाही नाही इथे कोणच नाही आहो तसं म्हणजे, आसपास म्हणजे आहेत त्या पाच पाच पंचवीस सहावीत वगैरे अशा आहेत आणि त्यातून त्यात ते पण दिवसभर स्कूलमध्ये जातात संध्याकाळचे, ट्यूशन म्हणजे आजकाल मुलं पण, बिझी झालेली आहेत.
आणि ही त्यांच्याकडे थोडीफार जात नाही का?
नाही ते म्हणजे असं? म आमच्या घराच्या समोर असे शॉप आहेत आणि त्या शॉपवाल्यांच्या त्या मुली आहेत त्याच्यामुळे ते राहायला दुसरीकडे आहेत मग शॉपमध्ये आल्या की मग थोडा वेळ मग येतात घरी खेळायला. पण असं तिच्यासोबत खेळायला येईल असं कोणच नाहीये
नाही का असं आमचं कसं होतं माझी मुलगी जेव्हा म्हणजे मी चार पाच महिन्याची झाल्यानंतर जेव्हा इथं आले गावावरून तर त्या लगेच नाही पण ती जशी चालायला लागली ना ती तेराव्या महिन्यात चालायला लागली मग बसायला लागली लागली तर मी काय करायची तिला शेजारी नेऊन ठेवत जायचे. आमच्या शेजारी ज्या मावशी राहायच्या त्या पण आता दुसरीकडे गेल्या आणि एक दहावीला होती आणि एक चौथीला होती त्या जेवण करायची त्यांचं बघून बरोबर जेवण करायची त्या लिहायच्या मग
काय??
हम्म.. हि ती जशी म्हणजे आठ महिन्याची झाली ना तेव्हापासून ही पेन पकडते. आठ महिन्यापासून पेन पक पकडायला लागला तिला ए फॉर ॲप्पल लिहता यायला लागला दीड वर्षातच परत काय तिला झिरो काढता यायला लागला असं त्याचं बघून बघून ती एवढी हुशार झाली हो आणि त्या कस त्यांची मम्मी त्यांना नवीन नवीन पदार्थ बनवून द्यायची. ही आमच्या घरात न्हवती खात. त्यांच्या घरात जाऊन खायची म काय करायची मी माझ्या तिच्या एकटीसाठी नवती बनवत. मी काय करायचे त्या दोघींसाठी पण आणि हीच्यासाठी पण असं तिघींसाठी बनून- त्यांच्या घरात नेऊन द्यायचे मग ही बरोबर त्यांच बघून बघून खायला सुरुवात झाली आणि आता त्या दुसरीकडे राहायला गेल्या हि घेते मोबाईल थोडाफार पाच एक मिनिट पण दोन मिनिटाच्या वरती तीन फोन घेतला- मी लगेच आवाज करायला सुरुवात करते फोन ठेव फोन ठेव फोन घ्यायचा नाही. डोळे खराब होता तिला आम्ही वेगवेगळे व्हिडिओ येतात ना डोळ्यांचे वगैरे.
हो हो हो.
तिच्या पप्पांनी ते दाखवले मग फोन घेतल्यावर काय होत कळतं ना हो मग पण असं आणि जेवताना आम्ही सगळे सोबत जेवतो सकाळी पण म्हणजे तिच्याशिवाय मी जेवतच नाही आणि तिला पण एकटिला जेवायला देत नाही देतच नाही मी ती जेव्हा जेवेल तेव्हा मी पण जेवते.. जेवते तिच्या सोबत त्यामुळे एकमेकांना सोबत- खा जेवण करायची गप्पा गोष्टी करून- जेवायची सवय लागली फार तर तिला मि- टी व्ही लावून देतो पण असं मोबाईल कधीच नाही देणार.
नाही पण ते ना माझ्याकडनं ते खरंच म्हणजे एक तर कोणी नाही आमच्या आजूबाजूला दवा खाना आहे त्याच्या बाजूला हॉस्पिटल आणि मंदिर आहे त्याच्या व्यतिरिक् अस काही हे नाही आणि सिटीत आहे त्याच्यामुळे मग सगळे शॉप शॉप आहेत असं घरी कोणी येणार- नाशिकमध्ये
कुठे पण?
अ तुम्हाला हे माहितीय का अतुल डेरी. गणेश चौकमधली? हा त्याच्या समोरच, रघुवंशींचं हॉस्पिटल आहे ना,
हो हो.
त्याच्याच बाजूला.
हो आम्ही पण मग इकडेच राहतो, त्रिमूर्ती मध्ये राहतो आम्ही.
अच्छा, जुनी अतुल डेअरी आहे ना गणेश चौकातली,
हो हो हो ना, नाही तिला काय करायचं- तिला गोष्टी सांगत जायच्या.
ओपन केला की डायरेक्ट बाहेर रोडवर गाड्या सतत चालू असतात. आणि मुलं इतकी धुराट पळतात ना की त्याच्यामुळे चोवीस तास गेट बंदच ठेवायला लागतो. मग समोरच्या त्या मुली आल्या कधी शॉपमध्ये तर मग ते घरी खेळायला येण- नाही मग असं कोणीच नाहीये आजूबाजूला. खेळाला येणार वगैरे. गार्डनला वगैरे ने- ते मग इथे असं गार्डन, आता पावसाळा आहे तर बंद आहे.
हो.
पण सायकल घेतली तिला मग सायकलवर वॉक करत ती चालवते सायकल वगैरे मग- ते घेऊन गार्डनला जाते खेळते तिथ ती मुलांच्यात म्हणून मग मी आ- तिला स्कूलमध्ये पण घातलय जेणेकरुन ती माझ्यापासून पण थोडा टाईम लाब राहील. आणि तिला जरा सवय सुद्धा होईल कि कसं खाय- हे सेंट थॉमसला साईडलाच.
हम् हम्म
म अगदी घराच्या बाजूला आहे म्हणजे- अ ती रडायला वगैरे लागली तरी आवाज येतो आणि मला पटकन घेऊन येता येतं तिला. कारण की माझे सासू सासरे आहेत ना- दोघांचंही पंच्याहत्तर शहात्तर असं वय आहे. आणि दोघांना पण डायबिटीज, बी पी सगळं आहे त्याच्यामुळे त्यांच्यावर पूर्ण- पण हिला असं अवलंबून नाही ठेवता येत, गुडघ्यांचा त्रास आहे. त्यांना खाली बसून पटकन उठता येत नाही, हिच्या मागे धावता येत नाही. म्हणजे त्यांच्यावर हिला डिपेंड मी ठेवूच शकत नाही असं आहे.
हो हो. नाही काय करायचं, जेवण करतानी- सगळ्यांनी सोबत, तुम्ही सोबत नाही जेवण करत का?
नाही कस होतं मिस्टर ऑफिसला जातात त्यांचा टिफिन असतो, सासरे कामाला जातात. त्यांच ते दुपारी एक दीडला जेवायला येतात आणि अ मी आणि सास- सू आम्ही दोघी असतो आणि ही असते. हि शाळेतन आली ना बाराला का हिला लगेच भूक लागते. मग बाराला आली का हिला पहिले जेवू घालते मग मी जेव, आम्ही दोघे जेवतो असं करतो.
नाही नाही असं नाही करायचं, मग ती त्यांना एकट एक- एकवेळ एकटेपणाची सवय लागली असं कधीच नाही करायचं, एक काम उशीरा होईल. एक काम उशीरा होईल, हिने जर नऊला जेवायला मागितलं ना, मी पण तिला देत- ते आम्ही पण म आता तिचे पप्पा साडेनऊला जाता ना, तर नऊ वाजता थोडस काहीतरी खाऊन जातात. आमच्या घरात अस आहे भाजी पोळीच- पाहिजे असं. वेगळा नाष्टा कधीतरी करतो आम्ही, असं इडली वगैरे केलं तर- केलं, पण असं की रोजच अस- तिखट शिरा किंवा पोहे हे नसतं आमच्याकडे. भाजी पोळी म्हणून- च आमचा नाश्ता असतो. तर तिचे पप्पा नऊला जाता ना, एक वेळेस ती दूध नाही पिणार- पण तिच्या पप्पांबरोबर अर्धी पोळी का होईना ती- भाजी पोळी आणि आमच्या ज्या तिखट भाज्या आहे त्या तिखट भाज्या ती खाणार. आणि आम्ही तिला तशी सवय लागली सकाळी ठीक आहे त्यांच्या बरोबर जो- जेवते ती. नंतर परत ते गेल्यानंतर तिला जेवा भुक लागेल ना. ती बोल्ली की, मम्मा चल जेवायला तर मग आम्ही दोघी पण जेवण करतो मग. परत मग दुपारी तीन वाजता उठली का तेव्हा पण मी दोन घास तरी मग तिच्यासोबत जेवण करायचं तिला थोडं बरं वाटतं की नाही कोणीतरी आपल्यासोब जेवतय आणि संध्याकाळी पण तिला आम्ही कधीच एकटीला देणार नाही. चहा वगैरे पण घ्यायच असले तिला पहिले दूध द्यायचं, तिच्यासोबत आपला चहा घ्यायचा मग सोबत घ्यायचं. म्हणजे कसं सोबत जेवायची, खायची त्यांना सवय लागते मग त्यामुळे मुल एकटे वाटत नाही त्यांना नाही का हम्म
तो म्हणजे मला सांगा ना जरा.
नाही तिच्यासोबत तुम्ही जेवण करत जायचं. जेवायला बसली का तुम्ही, म ती किती वाजता जेवू आपलं पल्या तिला दुसरं जेव्हायला... ताट बनवायच तिला, आपल्या तर इचकच असत घरी गेली नाही. तर आमच्या घरी सगळ्यांना मोठं ताट पाहिजे राहतं. तसंच तिला स्पेशल ताट पाहिजे होतं. हो, मग तिला पण द्यायचं तू पण खा मी पण खाते. तुला हे खायचं का? तुला ते खायचं का? तू थोडं घे मी पण थोडं.
नाही थोडे दिवस ती जरा त्रास देईल मोबाईल नाही, मोबाईल नाही म्हणून. पण खाईल क- कधी -कधी काय असं होतं. आवडता पदार्थ असला ना तिला हवाय तो मग बसते. बाबा मी बसू? - मी बसू? तो असं करून मग ती पण बसते. मग एखात- दोन घास का होईना, पण मग खाते, पण मोबाईल बघून ती सगळ खाते म्हणजे आपण जे भरवू ना ते सगळं खाते, पण तो घास पण आवो एवढं दहा- दहा मिनटं. आहे खा- म्हणजे सगळंच असं नाही खात ती. अशी पोळी वगैरे दिली ना तर पोळी खात दुधामध्ये पोड- पोळी वगैरे बुडवून घेते अशी तसं खाते. पण असं भात- बीत ये ना, असं वरण भात वगैरे असं नाही खात सुका भात दिला ना तर सुका भात खाते ती असं स्वतःच्या हातानी. पण असं वरण भात वगैरे नाही खात. पोळी भाजी आपण कसं लावून खातो, तुकडा काढून.
जेवण करतानी चादर टाकून घ्यायची नाहीतर आपल्याला थोडसा, त्रासच होईल, दुसरं कामच थोडस वाढल. जेवतानी काय करायचं, सांडव. तुला किती सांडवायचं खाली सांडव. ड्रेस का बदलायची वेळ येईना, हा तू बदल तो ड्रेस पण बदल पण तू जेवण कर तुझ्या हातानी जेवण कर. ही एक सवय लावायची तिला.
हम्म चालेल. ऐका ताई आपला कॉल आता झालाय टाईम तुम्ही मला कॉल करा आणि हाच टॉपिक कंटिन्यू करू वाटलेस तर. आ, तुम्ही फक्त कॉल करा मला ठीके.
अ होयठ